पाणी.
काय करू राहिल्या झाली का झोप काय करू राहिल्या?
काही नाही बाई करते आराम होत काय करते आता किती.
हा का.
हि माणूस आसत बाया आपल्याला
हा का आलते का मंदा आत्या आलत्या.
अ कुड आलया फोन केलता तर याच्या चलत्याका म्हणे सविता आकाले. पाला
काय झाल त त्यांना ऑपरेशन?
हा म्हणला आम्ही जाऊन आलो.
हम्म मुलांसोबत पण त बहीण येल होते गावातून.
आ
म्हणलं या तुमच्या तुम्हीच जाऊन मी काही येत नाही आता झाला ग दुपार च खाान पिन?
घरी असल्यावर मी जेवणच नाही करिती एक खांद्या वेळेस खाल्ली
हा व का बर आम्हाला दोन, तीन टाईम लागतो.
आता काल उपासच होत परवा नाही त्याच परवा आणि वावरात गेल मग केल तर घरी घरी आल्यावर भूक नाही लागत मला.
ह्म आम्हाला तर वावरात जाऊ शिवरात जाऊ चहा, पाना चहा, पाणी झाला आता लोक जेवण झाले दोनदा विचारू नको घरी बसून आणखीन चालू आहे पद्धशीर.
सणाचा लागला का मग.
बोलली का मग तीला?
नाही ना तिन आता तुम्हाला बोलत हो तेव्हा केला त्याच्या नंतर म्या केला तर तिने उचललाच नाही‌.
हा का.
हम्म
हम्म पण मग ति ना मला मागितलं होत नंबर द्या म्हणून.
हा मी मग केलता तिला.
कितीे किती कॉल झालते.
मी आद्रच्या सुद्धा किती तुम्हाला दोनवेळेस अंजलीला दोन. सहा सातवा.
त्याच्यावर दाखवित्या ना
आणि त्याच्यावर आता दहा आहे ना त्याच्या एकच पूर्ण कार्य मुख्य कार्य एकच राहिले सांगू राहिल.
म्हणजे दहा काराचे तर नऊ झालेबा
हा आता याच्या सुद्धा होन जाइन ते‌.
अ याच्या स गट होईन ना अग ते पस तीस कार्य हें.
पस्तीसे ते पस्तीस.
ते दुसरे पण येव राहिले ना.
दुसर कारते
आम्हाला तर सोडायला आल ते म्या सोडले काही.
नाही बाई मला सोळा चे आलेच नाही क्वालचे चालू पस्तीस आता क्वालचेच आहे
मला मला तर दहा दाखलेले, आता हे झालेस नंतर दाखितले काय माहिती
हे करीत करीतच तसेच, पुढे येऊ राल दे
हा का,
ह पहिले म्हने, तीेस हें म्हने, आता परत पाच वाळ ढिपाय त्याच्यात,
मला असध पहिले मी, काय म्हणली पाच होती.
मग तसच झालं मला बी पहिले पाचच होते ना.
हा मग आता वाढत जा नाही, दहा अपूर्ण झाले मग,
उजून लगे दहा पूर्ण झाले उजून तुला सांगत ल लगेच पंधरा येते अजून पाच ये तीन
हा तुमचे किती झाले?
मय पायो किती दहाव आता काय,
ते साक्षीला लागत नाही नाहीतर झाला असता सात फोन, साक्षीला लागत नाही नाहीतर,
होउ ना तिला लाग ना नाही ना, हा तिला लागल नाही, ते तिला लागलं असत तर मंग एखादा आता शिल्लक झाला असताना, तिला दोन तीन केले असतील मग
हा आता त्या राणीच फोनीवर राला घ्याच्यावर
हं
ना ना भाऊच्या सुनाचा फोन घरी कायकणू फोन येव रायला मग आत बोल हुवसतर
गोबी लव राआल्यात, मग काय घरी जायचं त्या,
हा मग फोन दे जवळ असलं तर मग,
हा फोनात दोन्ही जवळ आहे मग घरी, ठेवी ल त्या जवळ फोन, हम्म तुम्ही सकाळी केल्या असेल ना त्यांना?
मोठिनेच केलता नाही आता कर्ज होतला आणि चालता पण आता उचलता येत नाही तू
नाही नाही मगी होती होऊन जातो ना
हा,
हम्म बाकी काय चाले, नाहीेत आता परत येत काय काण आता परच चाकळ
लईच आकाळ बाई पहिल्यांदा नाही आला होता,
हा ना बरं आता जर शिक ते झा, आलं पण आता तर लई
हा आता थोडं फटकलेवन झालत पण आता जास्तच
काय का अशा ना काय काम होती ग
किती होती,
तेच मग अजून तर बाकीच्याचे, काही काही नाता खोलले नाही आता
आ हा
मी म्हणलं यांचं वालं रात्री दादूला म्हणलं पाय करून तर त केलं तर येल हो त्याच्यात,
हा माझ्या पण येईल हो पण, आ ते तुमचं कस आहे.
तू याच्यावर बी आहे का?
हम्म त्या त्या मोबाईल वर येल ना.
काडीत वा त्याच्या वरती केलं का,
कुडं केलं नाही, ना ते एवढं नव्हतं निध.
नाही का. पाय आधीच नको, कुठं न करू काय कर आता, याच्यावरच येत य क नाही, येत आपल्याला कळू दे.
हा.
प मग त्याला कर कारण इतकं कुठा ना करून, आणि इतकं डोकं लावून नाही चा. घेत मग उजून बसा.
हा.
एवढं पूर्ण कम्प्लीट करून घी.
विटश मपला.
मग खुदकळ पै द्या त्या नाही, द त्या काही अजून तर काही पहिले कसे थोडं काम झालं. पाचशे पाचशे असशी दाखत होती, पाचशेच काम झालं तुमचं असं.
हा आाता या चारता का.
कार्य केले तर याच काहीच दाखल आहे आणि वर.
हा हा काहीच नाही दाखलं.
का तुमचं एवढ्याच काम झालं, तेवढ्याच काम झालं एवढे पैसे दाखयला पाहिजे त्या ना वर. पहिले कस लगेच दाखवत हो, तुमचं इतक्या इतक्या रुपयाचं काम झालं बा. हता तसं काहीच दाखी दे म ना.
पण त्याच्यावर म्हणजे जेव्हा कार्य अ डाऊनलोड केलं तेव्हा सांगत होते बर का पैश व कामव शकता घर बसूनंतून मारले.
काय.
ऑनलाईन पैसे बमू शकता.
हा तस सांगत होते पण पहिले कसं, आपल्याला थोड जरी दोन चार प्रश्न. सोडलेत लगेच सांगत होत, तुमचे एवढे पैसे जमा झाली बा. अस दाखत होते नाही नाही, जमा नाही पण एवढ्या पैशा काम झालं बा अस दाखत होते, ना अजून काही दाखलेच नाही. ते ना का तुमं एवढ्या पैशच कमजामां हे, झालं का तुम्ही एवढे सोडवले तेवढे सोडवले. असं काही दाखल नाही ना. हम् कस काय अजून आपल्याला पडल्याशी आता, कसं एवढ्या पैशाची लाली ला चालू दिली म्हणल्यावर मग कसं, लयची देईन लयची येणार असं.
हा.
तेच ना मग रिकम म्हणजे कुठाने करायच आवरवरलं. ठीक आहे कामवा ते मग. ह.
आता या या भाऊच्या फोनवर किती झाली.
त्याच्यावर काय याकय रे.
आता कोणाचा मा
त्याच्यावर कोण बोला ना आता, त्याला काय करायला, त्याला हे बी तर लागनच ना आता मला. मला आता तेच फोन तेच. फोन उधरून देई ना त्याच्यावर कधी.
ह.
फोन करता करता, मधीच कोणाला लावला, म्हणता वईचं तुझी. तेकणस येत होचे.
हा.
कधी कधी कट होऊन जाते मग.
हा. मग ते कॉल कट होऊन जाते.
आता आपण कायभ राहिलो, याला फोनला लाउ रालो त्याला फोन लाउ रालो मग ते आ.
हा.
त्याला ते पोण - - परत आपण न ठेवला का मग ते मधीच येत्या. तेवढ्या ना ते येऊन जातं ना. कट होन जातो परत.
हे तर डबल लावता जात ना. ते तर लावले जाते डबल. मी त्या हिला केल तर बा कमलला पण तिन काही वापसच नाही केला म फोन जाऊन त्या कुडं करत -
जाऊन द्या ना. इकडच स साकाल झाले तो उऊं जाईन आपलं.
हा. मला म्हणे मी गावात येईल.
हम्.
घरी गेल्यावर करेन मी तुम्हाला बॅलन्स टाकला म्हणे.
होईल एक पण येईल एक तिला पण.
तिला येईल ना मग.
मग येईल ती को मग ती कोणा लव राहिली मग.
त आता लवतस ना. यमनला, भागुबाईला.
ते आहे का त्याच्यात?
हा ते आहे ना त्याच्यात. त्यांना का आमही तर यायलाही नाही पण मग त्यांच्या जास्त येत छायाबाईला विती मला छयाबाईचं परती ना तेन - -
कोणते्या चायवेची आ का?
ह चवव्हाणचा ह
हा चय वळेचा नंबरच चय वेळेला आता कॉल घेता बी येत नाही आता.
हा मला परवातीनाच नंबरईल तर घ्या म्हणजे छयाबाई कड छायाबाई बोला म्हणे.
हम्म. त्यावेेळेस तर त्यावेळे नाही करता येत कॉल आप- - हम्. कपडे कतर हम्म. पोर आले शाळेतून.
आ थोडे वेळ झाले ना आले ते.
हव का. हम्. झाले मग परत जेवण खाऊ पर - -
आ बई ते कपरवा
हा का आलते पण अस त्या शाळेत फॉमबा द्यायची होती ना.
हा, हा, हा, हा.
तर मग तिथे त्यांना कायच ते फॉम बि भरता येतं तर मग यांना भरवून दिले.
हम्म.
तर मग टेकले तशी ग म्हज चला घरी मग टेकले तशी. तेले मडतो काय बोलतो. तु आधा घ काय बाकीचं काय कर म हॅलो. आवाज कऊणी ईना? ना होत. होतयं. ते कमी झाला. आपले तरी च चालूल कमीत कमी बाकीच्यायची पाहिजे एक एक दोन दोन मिनट. हम. बाकी सुरेशपुर जायले आज
कुलरलाडी
हम्म कुंतला ह् पोरांचा अभ्यास घ्यायचा असतो ना माझा.
हा ग्याचाना.
मोठा कितीवीला ये ग?
दुसरेला.
दुसरी ला का? आणि हो पहिलीला आहे का ज्युनियर सिनियर? हा का? जुनियर सिनियर झाल्यावरच मग पहिलित टाकता येतं ना.... बरे मग बाहेर जायला लागले, दोनच दो् त्यांच्या सोबत गणूची भी आहे का दोनी?
मोठच आहे लहान गेल तर दोन तीन दिवस त्याच्यानंतर नाही येईल ते,
तिला हा... थोडा आहे ना मग ह्या दोघासनी.... सोबत आहे का?
हा!
बरं आहे ना! ते सोबत आहे म्हणूनच जमत मग, त्याच आवरलं याच नाही, याच आवडलं त्याच नाही,
बब
एक वेळ जेन जाते बरोबर म्हणून... हम्म! बाकी मग काय चालू आहे आणखी?
मजेत!
ह् होव का
हम्!
अजून दुसरं काही कोणाची नंबर नाही आहे ना मी सोनालिला केलता काल... हम् म काता म्हणध का काय म्हनी. तर मग आला काही येल नाही, दिसाना म्ह काही पाहिले नाही मग काय म्हणती. म्हणलं त्याच्यात पाय तू आले त तर काय तिला पाहिले नाही.
हम्!
कुठाने करीताच राहालाग होत बई,
हा.
मी तुला सांगा ते व्हॉट्सअप चेक करीतच राहते.
बरं
अलेक काय, अलेक काय काही
हम्म